हा येतं येतं येत हा म्हणजे कसं स्वयंपाक झाल्याबरोबर सर्वजण जेवण करायचं असत्यात कणी त्याच्यामुळे एकदाचंच भांडे होतात एक साथ जेवण होऊन जात सर्व म्हणजे कोणासाठी थांबायचं काम नाही रात. ब का यांना याले उशीर होतय
झालं कणी कि दिवसभर बाजारात असतात
हा
याचे बाबा हिंडायला जाता मग पप्पू दादा एकटेच असत. आमच्या घरी असे जेवणारे मग सारखे नसतात ना
नाही आता फक्त यांचं जेवण राहत तसं माझ्या मिस्टरच जेवण राहते फक्त करायच कारण हेज दुष्काळ उन्हाळा ना
हा हा
तर ते थोडें उशीरा येतात कधी नऊ ला येतात कधी साडे नऊला येतात. हा फक्त त्यांचं रात्री जेवण कर की बाकी सर्वांच जेवण मिक्सरवर होईल, सकाळ संध्याकाळ पण हम्म असं राहते, नाश्ता वगैरे करायचं कामच पण कारण दहा वाजता स्वयंपाक होऊन जात ना.
तुम्ही घ्या एक मिनिटं समजावते ते ह
शू -शू फेकू नही बाळा ते खाली फेकत नस फेकू नाई. फेकू नाय ते
बाबा
नाही हम्म
पण
हे कोण आहे? एकचं देणार मग मी
हॅलो
हा
ते दुसऱ्या फोनवरून फोन लावण्यायचं ते म्हटलं
हा हा
साधा फोन दुसऱ्या फोनवरून लावा लागते ना ऑनलाईनचा फोन दुसऱ्याच्यातून.
हा हा.
म्हणून मग बाबाचा मोबाईल घेतला होता.
हो का हा हा.
आता मी तुमचा नंबर कागदार लिहून घेतला हम्म. ते मग याच्यातलाच नंबर काढवा लागते याच्यावरूनच फोन लावा लागते एवढं ते एकाच मोबईलला जमत नाही ना मग.
हम्म.
सतरा सतरा खेप म्हणून मग ह बाबाचा मोबाईल घेतला त्याच्यातून करतो म्हटलं मग हम्म याच्या बोलाबोलात किती वेळ निघून जाते.
बापरे नाहीेतरं कायतरं म एकदा कॉल लावला किनाही तोलाय वाटते पण मग असे सतत लावत गेले की नाही मग जास्तीचे नाही वाटत.
जास्तीचे नाही वाटतं.
ह ते पहिल्या वेळेस लय कठीण वाटत, वाटतं माय कधी होईल एवढे कॉल.
हा नाही पण हे यांनी पुरं केलं की एका व्यक्ती तिला आपण पाच कॉल लावू शकतो की नाही हे तरी बरं केलं कारण कोणी फोन उचल तेल फोन उचलतही नाही बोलण होत नाही मग कोणाच सोबत हम्म
तसं त्याच्यावर त्याच्यात काही नाहीय ते,
हम हम् तुम्ही काय करसान ताई रात्री ये की नाही मला नऊ साडे नऊ वाजता तुम्ही फोन लावून पाय ना, समजा जर लाग
हे मी नऊ साडेनऊ नाही तुम्हाला दहा साडे दहा वाजताही लावू शकेल. का पाड नाही.
बरं तेव्हा मग दहा वाजेपर्यंत. लाव जाऊ हा हा म्हणजे कस मी.
चालता चालता.
तसं तर मी लवकरच लवकरच आमच्या इथ तर साडे नऊ वाजता सर्व होऊन जातो. पण तुम्ही मला फोन लावशाल मी दहा वाजेपर्यंत जागे राहते.
हा हा.
तुम्ही मला लावसाल.
हा हा.
होव लावून पाहासाल जर लागला. तर मग कसं आणखी बोललेय जाते एक एक दोन कॉल एक एक. दोन दोन कॉल झाले तरी किती कमी होऊन जातात ना मग त्याच्यातले हम्म एकदा काही नाही असं माहीत आहे का तला म्हटलं असा वेळ मिळाला रेंज मिळाली की नाही.
ह.
एक व्यक्ती सापडली की त्याच्या संगच तर पाच कॉल होन जातात. डबल डबल राहत नाही ना मग एवढं.
हां. तेच ना कॉल लागतात बरोबर हा.
हा एक मिनिट थांब काय म्हटलं बाबा.
हम.
घ्या ना मग फोन बगु मी या फोन वर बोलू राहिली ना बाबा.
हा हे घ्या. कुठे चालली आई. दोघ दि झा काय बर बरं बर हे. जायची पद्धत दुचकली. आईची तब्येत बिघडली म्हणते बाबा
हा म.
दवाखान्यात जायसाठी
अच्छा
बरं म्हणे पोटायच हम्म तुमचे झाली सहजू आता पाहिजे नाही. बाबा मले, बाबा आता पाहिजेत ना मला फोन
का ना लागलं. अ
काय म्हणते?
हं कांहीं नाहीं सेनासोबतं खेडूरांयला त्यांले विचारलं तुं कसां रडतो तरं आतां मंग रडूंन दाखूंन राहिलां
हम्मं हम्मं हं
कसां रडतो म्हणतं तरं रडून दाखवूंन राहिलां तो.
हां कायं.
हां मोठ्यां ताई करतांत आतां झाडं झूडं
हां हं आमच्यां झालीं झाडंझूडं
हां झाडंझूडं चहा पाणी त्यांस करतां आंता संध्याकाळचं.
हम्मं हम्मं. हो कां
हम्मं
आज तुझं माझे म्हणजे तुमच्यां सोबतचे पांच नंतर ताईसोबतंचे पाचं असे दहा कॉल झाले माझे
हां हां
हो बाई
ह सकाळच्यां भाज्यां वगैरें करतांत तुम्हीं
हां हां
हां संकाळच्यां भा भाज्यां वगैरें मी करतों मंग संध्याकांळी त्यां करतांत असं आम्हीं करतों म्हण असं बहिणी सारखंच राहतो आम्हीं असं भांडणं वगैरें नाहीं करंत जास्तं तुम्हंजे होतंच नाहीं भांडणं कधी
आमंच्या इथं असं काहींचं नाहीं बां आं
हां आमचें म्हणजे होतंच नाहीं आम्हीं राहीलां कपडयांच्यां प्रश्न की आमच्यां घरी कधीं कोणी कधीं आंघोळी करतें कोणी कधी आंघोळ करते की नाहीं हो कपडे आम्हीं आमचें धूतो
नाहीं बरोबर
हां नईत कायं
मंग एकसारखे आंघोळां नसले की एकसारखं धुनं निघतचं नाहीं नां तुमचं
आमच्यां घरी सकाळीं बघा आईची मांझी ताईंची आमंची सकाळीचं होऊंन जाते
हां हां
अ यांची दादाची आणि बाप्पाची आघोड थोडं लेट होते मंग त्यांच्या कायं पॅन बण्यांणचं रहाते धूवांयचे त्यांनंतर ही धूतल्यां जातांत त्यांचे कपडे शेवटून घेतल्यां जातांत दहा वाजेपर्यंत ते पांवो
हां नाहीं तरं कायं अकरां वाजेपर्यंत पूर्ण कामं होतातं फक्तं आमचे सासू सासरे जे आहेतं सासरे तेचं गरमं जेवायलां पाहिजे तरं त्यांच्या स्वयंपाक राहतें बाकी आमचां स्वयंपाक सगळां होऊनं जाते
ये हां वंन
हम्म
कायं बोलांवा इतकंही समजतं नाहीं फोन मंध्ये दहां दहां मिनिटं बोलां तरी कायं बोलां
हां
तोंड ही दुःखे बोल बोलून विचारंही पडते आतां कांहीं तरी तो टॉपिक काढा बोलेलं
हां नाहीं तरं कायं मी आतां बोलाचं लागतेय बोलां
बोलाचं लागते बोलां नां म्हणजे एकदंम तरी फोन लावलां फोन लावलां तरी ते दहा मिनटं कुठे जातांत माहित नाहीं पडतं नंतर ते चार फोन लावां लागतांत की नाहीं एकसांरखे त्यांचा टाईम लवकरं जातं नाहीं निघूनं
नाहीं तरं कायं तं
आंण मी किती वेळची तरी म्हटलं तरं ते तीनं वाजतां होव तरी दोन अडीच वाजतापासुन ते कॉल चालु आहे ते कधी फोन लागते लागत नाही लागते. ते लागत नाही बर बरं ठेवा ना मग मी लावतो तुम्हाले
ह.
नाही बेस लाला ना.